हॅलो
हॅलो
हॅलो
हा बोल के
तर
हा येतो येते थोडं थोडा येते बोल काय नाही बाओरल नाही तू
न बसले काय करतेस गुंडळकी
काय नाही बा तो आवरायचं आणि नंतर मग काही काम आहे का बघायचं जर दालम्या विषय माहिती
हम्म दमिया वय
हो
हा हा तेथ क्लास असतात ग आपलं ह ब्यु
कसलं
ब्युटीचा ब्युटी पार्लरचा आहे का नाही ते सगळं शिकवतात
हा एकच आहेत का आणि कुठलं कुठलं आहेत
आहेत की टेकॉलिग हे सियारनचा आहे. पर त. आणि कोणता तर आहे, तो काय माहित आहे मला. अ एवढेच आहे कमप्युटर बद्दल शिकवत फी नाही. काय मोफत आहे. नाही नाही मग मोफत आहे. करणार असतील तर, करू शकतास चांगलं आहे. हम्म आणि प्लेसमेंट पण देतात आपल्याला. हम्म प्लेसमेंट पण देतात सर. बरोब
हम् चालते कि मग बघून येते म चांगलं. काय नाही बता आवरायचं.
हा हा झालं काय कॉलेज कमप्लीट.
नाही आता करायचं. आता इथून पुुठं करायचं.
हा हा मग का काय.
अरे काय ते.
आजरा नेटवर्कबले
तोच प्रॉब्लेम आहे त्यामुग खर खर आवाज यायला लागलाय.
ह ते जरा रेंज त्या कमी जास्त व्याल्या सारखं तसच.
हा हा. मग त सकाळपासून किती केेलस. हाय की तू. तू आहेस का बरी म्हंटलो.
हय हय. मधुरा दिदी हा आहे ना तुमच्या एक. नाही नाही कॉल
कागं.
नाही केलं.
मी पण आजच केला मला पण माहित नव्हत. काय नाही निवांत.
हम्म हम्म हम्म. मग आणि काय करतेस. म कोस्तचलाय प
बघ की सी आर एम टायपिंग आहे का नाही मग. हो होय बघायला.
हम्म आहे कताय स ग त्यामु असं वे नाही, आपण आपल्या लेट झालं, की नाही तर. वस जा टकॉल ेल आं.
परफेक्टली टायपिंग नाही काय म्हटलं, आपलं दुसरीकडे टायपिंग नाही. कते टायमिंग असते तस.
आहे तिकडं बघयला पाहिजे. दुसरीकडे आहे म्हणजे आपलं. हा त्या हच्या बनस कॉर्नर आहे तिच्या तिथं कुठ तरी हा ग. मला ऍड्रेस माहित नाही बघ. तो विचारतो बहिणीला आणि सांगतो तुला.
तालतय मग मी पण घेऊन येते त्यानाय त्या दालमिया मध्ये ग बघून येते आणि जर चांगलं वाटलं तर मलावते की क्लास हम्म दिक्षा दिदिचा कॉल आलता का नाही मग मला मेसेज माजगाव पन्हाळा
हा हा तुमच्या तिकडच्या मुली येत्यात की त्या इकड पार्लर शि कायला येत्यात बहुतेक
हा हा म असतील्या इकडच्या आमच्या गावच्या कोण नसतील तिकड
हॅलो
हाक च्यात हा बोल
नाही ते अ पोरले केरले काय ह बघ तिकडच्या
हा हा मग आमच्या गावापासून थोडं लांबेते जरास
हम्म तिकडच्या हाय त्या पोरी
म एकदा क्लास वरती येते मग ते भेट होईलच की ती कि म तेंची तब्येत
हम्म चालतय मग तुला पण चालत त्यांच्यासोबत जायला पैशे कुट गेल्यात
हो होय चालतय बघतो मग येऊन जात पण आता पाऊस कमी होऊन दे आता पूर पण आला आमच्या नदीला
हम्म ते फंक्शन पण हाय बघ नऊ तारखेला नवदा तारखेला दीक्षा सोबत आलीस तर चालतय
दीक्षा सोबत किंवा दीक्षाच्या मदुरा दिदी सोबत येतो मग अ
हम्म चालतय तिला विचार ती म्हणले जमलं तर हा
हा हा चालतयत कि बगतो कि मग काय होतय रेंज पाकच गिल्या
जॉबला तित हायस नव मनल
हो आहे की खरं वर्
ट ट
हम्म करते का ब हा घरच करते तिकडे जात नाही मी आठवड्यातून एकदा जातेय
ठ हा हा चांगलाय तस
मकदि
मग आणि मधुरा दिदीला मी काही कॉलच केलो नाही त्यानंतर
तिकडून आल्यापासून आपण
हो होय तुम्ही गेलता ना परत कागलला
हो गेले लो की त्या दुसऱ्या दिवशी जाऊन
मग सगळीच घरी आलो नाही दिदी थांबली तिकडच मग मी आणि कल्याण दिदी आलो घरी म
हम्म हम् मी पण त्यानंतर मग काही कॉल केला नाही तिला ती कल्याण दिदी केल ती कॉल सकाळी आम्ही नाय बोलत आमी नाय बोलल ते आपल्या ज्योतिबाला जाऊया म्हणलेलं ग आणि बोलल्या नाहीत कोण मग कशाला बोलोल
हो ते पण दवाखान्यात जाण होती दिदीचं पण काय काम होतं
हम्म
ह ह मग मी पच्या ग्रुप
हो
मेसेज टाकला नाही कारण घरचं पण बघायला लागते ना मला क्लासच बा कॅम्प्युटरच स लाव लागते त्यामुळेग मला पण चालू नसतच मग
हा हा
ह् आणि काय मग कॉलेजच
हा हा आमचं पण अजून काही सुरू झालेलं नाही आता बघ हा बोल की रेंज लेस कमी या लागल ग
अग मन लाख टच जाातस काजून
कुठं तिथे शिकवायला
हा क्लास वरती म्हणत होतीस ना जाते
होय जात की आता एक्झाम आल्या आता उद्या परवा दिवशी येतं दोन तीन दिवस मग त जायचं आ दोन तीन दिवस झाला ब्रेक घेतलाय आता काही काम नाही झाले मग आता घरीच आहे मग तेच आज सकाळी दीक्षा दे नाहीटत होय पूर आलाय नको कुठे जात पण ये ना झालं काहीच नाही घरी बसायचं
हा तुमच्या इकडं आले असले पाणी
होय होय वाट बंद झालीय का आमच्या इकडची
हम्म ते ह जे पण काय ते कळे तिकडचे पण ते बंद झाले की
हा हा तुमच्या तर काय नसेल पुराचं काय
हा आमची नदी येत कि ग नदी खरं गावात आहे आमचं घर वरतेय
हा आमच्या सारखंच आहे आम्ही बरो आमच्या इकड पण नाहीयेत खालीच येते गावात वरती नाही आहेत
होय हम्म आम च घर जस माळाकड आहे ग
हा आमचं पण तसच त्या आम्हाला येत नाही प
अमिल जास्त पुराला कि बघायला जातय
आजम तर जास्त यायच निम्मी वाट बंद झाल्या अजून निम्मी व्यायचे पोरल्याच्या साईड नव्हता ग
अजून पाऊस ढीघ येणार य आताच किती आठ पंधरा दिवस विचारलं तर एवढे झाले
पूर आणला मग अजून किती दिवस वाटला कायते काय माहता
होॉयस्की
हो
म काय आ मी क्लासला जायचो ग आता द दीक्षा न सांगितलेलं फास्ट फूडच
हा हा ते तुम्हाला वेगं आणि पण हला प्राचीला वेगळं मिळालं ना
हम् प्राचीन कशाला ऍडमिशन केलेलं
प्राचीन पण पुष्ठपाडलंच केलेलं होतं
नाही ग ती आली ग
मला तिनं कॉल केलेला जाऊन जा इंटरव्ह्यू ला जाऊन
हा
मग मी काही गेलोच नाही म मला म्ह त कशाला लागतय काय करायचंय मग ती पण नाही वाट वातगलेलट
ती गेली ती आलीच नाही शिकवतत ग काय काय करायचं ते
शिकवत आहेत की करेन ज का आणि इकडून कसं मला येणं जाणं कसं गावात असत येत नाही त्या मग ले लांब पडते त्यापेक्षा राहून देच म्हटल
हम्म हम्म
हम्
ते चांगलं ह सड कर एकदा चान्स भेटतोय तिथं
होय ते नशीबनायच्या जात असते काय करायचं तिथल्या जवळच वाजत तर गेल असतो तगपूर ते लांब आहे ना तू राजारामपूर इत कुठेतरी
हम् लक्ष
हॅलो
हम्म तुला जतो
हम्म चालतय
हा
हा बोल हा
थोड्या वेळ करतो हा हा
हा